हा येतोय ना आवाज
हा
आवाज येतो?
हा
माझा प्लॅन
का म्हनल
का करताय
आह
काय करताय?
बसलंय.
हो कां
हम्म.
जेवण झालत
नाही आजून.
नाही. कसं काय.
एवढा उशीर कावून.
उशीर झाला खेळत नाही दुपार
हम्म.
हॅलो.
हां.
सकाळचं जोडणी केला?
सकाळी खालो ना.
म का बरं सकाळच नाही केलं.
काय चालय काम?
काम काही नाही सकाळी काही काम संध्याकाळी.
हा. आती, मामा.
आहे ना.
हो का. आई
आई बी आहे.
हॅलो.
हा.
दहा मिनिटा लोक बरोबर आहे दहा मिनिटाल कॉल चालू ठेवा बंद नका करू मधीच.
हो का.
आ झाली.
हम्म.
हो का.
हा.
आलता ना आता त्यांचा फोन.
हा.
बेळगांवला गेलते.
ह का आले का.
हां
हलवालेले.
देऊळगावला.
हो लावला.
हा.
ह् हो. लते काय ते.
हा.
त चाललेले.
मग कोण कोण यायलय काय माहीत, फोन लावून पण बोलता यायल.
हा का.
हं.
किणी चाली आराम.
होव तर अरे जेवणाला काय करणार उद्याला
तुम्हाला ते गुगल तुम्हाला, किंवा लिंक पाठवलिती ती लिंक पाठल. ततेज्यावर ओपन करा की
हा
तो एक फॉम येतो. त्या फॉम मधी आप पलं नाव. ते टाकायचं
हां आ.
नाव मोबाईल नंबर ते इचार ते ते टाकायच जस कुठे, तेंनी म्हणलं त तस.
हं
ते पूर्ण झाल्यावर, ते अ पुढं नेक्स्ट केलं का ऑप्शन नंतर परत मंग ते विचारत्या ये तुम्हाला कोणी सांगितले, याच्याबद्दल माहिती कोणा दिली.
हां
मंग गीता ताईच नाव टाकायचं.
हा
आवाजा जागी नाव, विचारत्यान परत ते मग ते आदू. चंदा नाव विचारल्यावर गीता, रवींद्र खनकी टाका. आणि गीत त्या ताईचा मोबाईल, नंबर टाका काय येतोय.
बरं गीताआईच नाव तेन टाकायचं, मोबाईल नंबर का
आनंत एकदा तुमचं टाकायचं.
हा.
हेज पण ते टाका तुम्ही, त्यो मोबाईल नंबर टाका.
आ
अं अजून तुम्ही ते प्रोफाईल टास्क पूर्ण केला का असं विचारत्यात. अं. हो सांगा त्यानला
हां.
हां असं विचारतंय ते. त्या टास्कमध्ये किती कमाई केली, मंग ते सांगा त्याला
हां आ
आस दोन - तीन प्रश्न विचारत्यात. अन् मग ते सबमिट केलं, तर मग वापिस समजा, तुम्हाला याच्याबद्दल कोणी? मा-माहिती वि विचारली. याच्याबद्दल कोणी माहिती सांगितली, तुम्हाला? कार्या ॲपबद्दल. तर, मंग ताईचं नाव टाकायचं. अन् ताईचं मोबाईल नंबर टाकायचा. दोनच ऑप्शन येत्या नंतर.
हो, का?
तर टाकलं का? मग ते, ए पण सबमिट टा म्हणजे कंप्लीट होतो तो. फॉर्म . अन् दुसऱ्या दिवशी म्हणा. नाहीतर परवा म्हना. टास्क येऊन जाईन. हो, हो.
बर.
टास्क आला तर रिफ्रेश करायचं. टास आला ताईला कळत ना. मंग ताईले सांगल. आला म्हणून
हम्.
मग ते, कार्या ॲप अपडेट केलं. आता पुन्हा रिफ्रेश करायचं. तास येतो. तास आल्यावर, त्या तास मधी असं बोलनय. एका- एकाला, पाच- सहा कॉल करनय. दहा - दहा मिनिटाची. त्या कार- कार्या ॲपवरून.
हम.
हं.
जेवण.
झाला आताच. आपण बोलता आता, तसंच बोलायचं. हम्म. काहीतरी हाय उद्या?
हा उद्या
हा.
अं. हॅलो.
काय म्हणलं?
कोण?
आं?
तुम्ही कुठय?
घरात.
हा, का? आता काय, करू राहिल्या?
पैसे देऊ ना? देऊ का?
हा, दे.
अं.
द्या न, मग.
ह. बर. हॅलो.
हा कायकलेलाहात आगरतय म्हणलं.
आं
हॅलो काय करतेय म्हणलं.
बस एलाय.
हा का हा हा. चालू आहे आम म्हधलं चार अू ववर केला म पैसे या त्या मग त्याला पाठवलं की दिवसस बंद पडेल होतेय.
बोला ऐक
पा चालू चालतो. हम्म.
हॅलो.
हॅलो.
आवाज निीरला
आवाज नाही येते का?
हम्म.
हम्म हच्यावर थोडा आवाजचा प्रॉब्लेम येतो. हो ना तिकडे
बेजो पेला काय?
येतय का तिकडेस ना थोडं मी
आवाज आवाज य नाही माझं बोलणं. हम्. बीती पण आहे का? हॅलो हॅलो. हा का हा ऐकलं ह. नतास का आम्हाला.
हा.
डाक्टर नव्हत कामला
नाही
तरीक काय मग.
हा.
आता घरीच का.
हा गेरीशे
होव का?
हा.
आम त झाल.
व बधदा बन वाला
हा.
हा.
आम बसकाम घालता काय?
काय?
आांब थोड्याच काम झालं का म्हणलं?
हां
हाव का?
हम्म कागल म
ण येत आता वापीस कंपनी वाले ऐकून.
आं
कंपनी वाल्या कून फोन येतोय या फोनवर माझ्या
नमस्कार
बॅलेन्स टाकायचं.
हां का.
म्हणल आमच्या इथ तर रेंजच नाही म्हणलं मला टाकायच नाही म्हणलं‌
हम्म
हो अच्छा ठीक आहे मग ठेवून दिला तिनं.
हो का.
आल त्या तर आदल्या दिवशी एकजणीन आलता आज सकाळी एक जणीचा आला.
हां
बॅलन्स टाका म्हणे.
हां
इन्कमिंग नाही तिकून येणारे कॉलची सेवा तीन महिने लोक राहीन म्हणे‌
हां
हा असं म्हणत होते.
हो का
म कॉल बंद करते काय
काल बंद झालंय पान पडन आता.
हां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
- फोन कट सगळ्या
ठीक मग झोपले नाही.
झोपलो होतो पहिले.
आराम नाय केला का दुपारी?
हां
झोपली नाही का?
हम्म झोपलो.
हां का?
हम्म
मला वाटलं जागीचय आता ह्यो फोन लावला म्हणल कवाचा.
हां
हे टाकला तर हेच करत बसले असल म्हनलं.
टाक तू टाकल होत तेच टाकल पण ढळनाच ना पुढे.
हां
हम्म
लिंकला ओपन केलं का ते लगेच गुगल मध्ये जात गुगल मध्येच ओपन होतेते गुगल फॉर्म
हा
हा
बस
ओपन नवती करून पाहिल का तुम्ही ती लिंक
ओपन केलती ती पण गुगल मध्ये चालली ना.
मी पाठवेल.
हा ओपन केली.
हम्म आता काय झालंत.
अ
काय झालत मी पाठवलं होत त्याचं
कायच.
लिंक पाठवल्यावर ओपन करून पाहिली होती ना तर मग ते फॉर्म कउन नव्हता भरला.
हा भरच मद
ह
साधारण परवाला नंतर लावतोस.
हा चालल.